हॅलो.
हा बोल ना.
आला का कॉल?
हो आला ना.
बर.
हो, हो तू शिकव. मी का, का शिकवायचं तुला? काय शिकवायचं सांग ना?
तुला काय येतंय?
अं मला नाश्त्याला वगैरे बनवता येतंय.
बर.
हो.
काय येतंय?
मटकी, पोहे, उपमा.
हा.
हा. तुला काय सांगायचं सांग.
तुला जे चांगलं बनवत
मटकी जरा चांगली असती आपल्या शरीरासाठी. पोहे जरा जड असतात, तर मग ते तसं खायचं जरा. पौ ष्टिक, चांगलं.
बर.
हम्म.
काय पाणीपुरी
नाय, नाय, ‌नाय. मटकी फोडणी देऊन चांगली असती जरा शरीरासाठी.
असं आहे का?
हा.
बरं.
हो.
हम्म.
काय सांगायचं तुला?
जे तुला येतय चांगलं. जे बनवता येतंय चांगलं तुला.
हम्म, मटकी बनवू शकतो आपण.
हो का?
हो.
बर.
हो.
कशी?
आधी सगळं कट करून घ्यायचं.
कोणाला?
कांदा, टोमॅटो.
हम्म.
हा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर.
हा.
आपल्याला जे जे आवडतय, जर आपल्याला टोमॅटो वगैरे आवडत नसाल तर ते स्किप करायचं. बाकीचं कट करून घ्यायचं सगळ मंग हम्म, मटकी घ्यायची.
कधी कट केल्याच्या नंतर आणायची?
तू ऐकून घेणार आहेस का?
हा, हा.
ऐकून घेत जा रेसिपी.
हा.
मटकी घ्यायची म्हणजे मटकी असती ना आपल्याकडे मोड आलेली, ती ठेवाय ची एका साइडला आणि एका साइडला सगळं कट करून ठेवायचं. टोमॅटो, कांदा, कोथिंबीर कडीपत्ता वगैरे ठेवायचा, मग त्याच्यानंतर फोडणी द्यायला घ्यायचं. मग सगळ्यात आधी तेल टाकायचं. मग तेल गरम झाल्याच्या नंतर मोहरी टाकायची. ते झाल च्यानंतर मग त्याच्यात कांदा टाकायचा, कांदा जरा लाल होऊ द्यायचा. मग ते झाल्याच्या नंतर सॉरी कांद्याच्या आधी कडीपत्ता टाकायचा.
हम्म.
कडीपत्ता झाला झाल्यानंतर शेंगदाणे टाकायचे, जरा शेंगदाणे लाल होऊ द्यायचे. नंतर कांदा टाकायचा, कांदा जरा लाल होऊ द्यायचा. मंग कांदा लाल झाल्याच्या नंतर, मग टोमॅटो, कोथिंबीर मग सगळं टाकलं. थोडस ते होऊ द्यायचं मंग ते झाल्याच्या नंतर चटणी, मीठ, मसाला टाकायचा. त्याच्यानंतर मटकी टाकायची. अ मसाला आपल्या आवडीनु सारं कोणाला कोणता आवडतो, कोणाला कोणता अंबारी पण छान असतो. एव्हरेस्टचा छान आहे. आता ज्याला जसं आवडलं तसं तो टाकायचा मसाला थोडा, जास्त नाही टाकायचा. मसाला नाही टाकला तरी चालतो.
हम्म.
आणि ते आपल्या आवडीनुसार चटणी, मीठ टाकायचं आणि त्याच्यानंतर मग मटकी टाकायची. सगळं मिक्स करायचं. पाणी टाकायचं त्याच्यात आणि थोडं वाफ होऊ दे वाफ येऊ द्यायची.
पाणी कशात टाकायचं?
मटकी टाकल्याच्या नंतर त्याच्यात पाणी टाकायचं, कारण मटकी ती शिजायला पाणी लागतंय.
असंय का?
हा. शिजेपर्यंत ते पाणी ते म्हणजे पाणी ते मटकीपर्यंत टाकायचं, ती शिजली पाहिजे मटकी. की चांगली असं एवढं टाकायचं पाणी.
हम्म, हम्म.
आणि ते शीजायला ठेवून द्यायचं. हो मी बनवलेली आहे ना.
ते चांगली झालती का?
हो छान झाली होती. तू पण ट्राय कर, शरीरासाठी चांगली असती. पौष्टिक असती.
बर बर.
हा म्हणजे तेे दुसरं पोहे, उपमा जरा चांगला नसतंय शरीरासाठी.
हा हा बर.
तर तसं काय करायला पाहिजे?
कधी बनवली होती?
मी बनवत असते दरवेेळेस, मला आवडती मटकी. कधी भाजीला काही नसेल, तर आपण पोळीसोबत पण खाऊ शकतो मटकी. फोडणे दिलेली, हम्म. त्याची भेळ पण बनवू शकतो. पोळीसोबत पण खाऊ शकतो. नुसत नाश्त्याला पण खाऊ शक तो, घाई असेल तर.
हम्म.
भरपूर आहेत त्याचे फायदे. हो.
पाणीपुरीत पण खाऊ शकतो.
पाणीपुरी ते एक, बाहेर गेलं तर कधीतरी.
कधीतरी असते का?
हो.
हम्म बनवत
हा.
हं हम्.
हो, तू पण ट्राय कर, तू पण बनव.
काय मटकी का?
हा.
का पाणीपुरी?
मटकी मटकी.
बर बर.
तुला आवडते की नाही म्हटकी?
हम्म मटकी आवडती की, म्हणून तर विचारलं हुतं.
ओके. चांगली असते आणि तसंच मटकी सारखी आपण चवळीपण फोडणी देऊन खाऊ शकतो नाश्त्याला. सेम तीच प्रोसेस फक् त चवळी घ्यायची. म्हणजे चवळी रात्री भिजत घालायची आणि स काळी ती चवळी फोडणी द्यायची. मटकी सारखी सेम प्रोसेस.
हा, कधी शिकली?
मी भरपूर दिवस झाले
हा.
हा. तीपण पौष्टिक असती चवळी, शरीरासाठी चांगली असती.
मले वाटलंच.
हा.
हम्म, स्वयंपाक कराला कधी शिकली?
मी भरपूर दिवस झाले, स्वयंपाक येतो मला.
येतय का?
हा.
हम्म, चहा येतोय का चहा?
चहा पण येतो ना, सांगायचा का कसा बनवायचा?
हा सांग ना, किती तेल, मीठ, चटणी?
तेल, मीठ, चटणी नसते चहामध्ये.
हा.
अ साखर असती, पत्ती असती, दूध असतंय, पाणी असतंय, अद्रक असतंय.
विलायची असती.
हम्म हम्म. किती टाकायची?
आद्रकवालात चहा खूप भारी बनतो, म्हणजे असं एकदम कडक.
हा. पण चहा शरीरासाठी चांगला नसतो. चहा, बंदच केलेला चांगला.
बर, नाही आम्ही तर घेतच नाही चहा.
हम्म मी पण बंदच केलेला आहे, कारण की शरीरासाठी चांगला नसतंय चहा. कधीतरी पाऊस पडल्यावर किंवा कधी तब्येत ठीक नसेल, तर प्यायचा. ते पण अद्रक वाला असा कडक एकदम.
असं हाय का?
कमी साखर टाकून, हो.
रोज काय मग दूध का?
अ नाही रोज दूध नाही, ज्यूस वगैरे पिते. ड्राय फ्रीट्सचा, हा. सकाळी सकाळी ड्रायफ्रूट्सचा ज्यूस.
हा.
चांगलं असतं शरीरासाठी, म्हणजे वेटगेनिंग साठी चांगलंय. त्याच्याने स्टॅमिना वाढतंय, कॅपसिटी वाढती.
बर बर बर.
आपल्या शरीरासाठी चांगलं आहे ना.
हो हो.
हम्म, मग ते जूस पिते मी सकाळी.
हम्म, किती दिवस झाले प्यायलीस?
पिते मी रेग्युलर मध्येच, कधीतरी विसरते.
हो का?
हाव.
हो त्याच्यासाठी रा त्री ड्रायफ्रूटस सगळे भिजत घालायचे, थोडसं कोमट पाण्यामध्ये.
हम्म
हा सगळे आपले. काजू, बदाम, खिसमिस अ परत अंजीर, पेंडखजूर अ अजून सगळंच, आपले जे ड्राय फ्रुट्स असतात सगळे रात्री भिगत घालायचे. थोडंस कोमट पाण्यामध्ये, सकाळी ते पाणी काढून टाकायचं. आणि नंतर मग त्याला मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊन, त्याच्यात दोन बनाना टाकायचे, दूध टाकायचं. आणि साखर स्कीप करायची, साखर नाही टाकायची. कारण साखर चांगलीच नस ती, मग ते मिक्सरमधून फिरवायचं सगळं. आणि मग ते ज्यूस प्यायचा सकाळ सकाळी. थोडस कॅपसिटी वाढती स्टॅ मिना वाढतो. आणि चांगलं पण असतं वेट गेनिंग साठी तर बेस्ट आहे.
अच्छा.
हो, तू पण ट्राय कर.
हो चालू करावं लागेल, मलापण मग.
करा करा.
हाव हो.
चांगल्या हेल्दी गोष्टी
घ्यायचं काय?
काय आपला अंदाजाने. हा म्हणजे आपल्याला किती प्यायचंय त्यानुसार. एक ग्लास प्यायचा असेल तर अ दोन अंजीर, दोन तीन पेंट खजूर, सात आठ खिसमिस, दोन तीन बदाम, बदाम थोडेसे कमीच घ्यायचे कारण की ब दामामध्ये गरमी असती, तर पिंपल्स येऊ शकतात.
अच्छा.
तर बदाम दोन किंवा तीनच घ्यायचे, जास्त नाही घ्यायचे. आणि दोन तीन काजू. परत अक्रोड टाकायचे दोन तीन, अक्रोड पण चांगले असतात.
हो काय?
हा आपल्या अंदाजानुसार. आपल्याला एकच ग्लास प्यायचाय, तर दोन दोन तीन तीनच टाकायचे जास्त नाही. चांगलं असतंय आपल्यासाठी.
अच्छा.
हां. आणि मग त्याच्यात एक किंवा दोन बनाना टाकायचे. जर छोटं असेल, बनाना तर एकच हे दोन टाकायचे आणि जर मोठ ठा असेल तर एकच टाकायच.
मोठा
हा असेल तर अ एकच टाकायचा. आणि छोटे असतील तर दोन टाकायचे.
मग ते बनाना पण रोज आणावं लागत असतील.
हो सगळंच आणावं लागतय. ड्रायफ्रूटस एकदाच आणून ठेवायचे. अ बनना अर्धा अर्धा डझन आणायचे.
अर्धा डझन मध्ये किती येतात,?
अर्ध्या डझन मध्ये सहा येतात. दोन किंवा तीन दिवस जातात, तीन दिवस जातात. बारा.
बरं माहिती हाय मंग तुला?
हा. अर्धा अर्धा डझन आणायचे, म्हणजे फ्रेश फ्रेश दोन, तीन दिवस होतात. आणि मंग दूध वगैरे तर असतयच.
असतंय असतंय.
हा मग ते, सकाळ सकाळी जरा चांगलं असतंय.
किती वाजता घ्यायचं?
सहा सात, जास्त लेट नाही करायचा. नाही, तसं नाही ना चालत मंग.
नाही का?
पण जास्त उशीर नाही करायचा. चांगलं म्हणजे आपल्यासाठीच चांगलं नाही ना ते. सहा सात वाजेपर्यंत घ्यायचं.
हम्म हम्म.
हम्म.
बरं.
हा हेल्दी असतंय.
काय?
ज्यूस ड्राय फ्रूट्सचा म्हणजे वेट गेनिंगसाठी चांगलं हाय.
अच्छा. नाही, आमचं वेट चांगलंच हाय.
हो पण तरी स्टॅमिना वाढतो, कॅपॅसिटी वाढती.
अच्छा.
हा, फ्रेश वाटत जरा.
बरं, बरं.
अनहेल्दी खाण्यापेक्षा हेल्दी चांगलं. तेवढेच ड्राय फ्रूट्स जातात पोटात.
हो का?
नाहीतर असं एवढं कोणी इंटरेस्ट घेत नाही खायला.
हम्म, हम्म.
हा.
बर.
हो.
हम्म चालतंय, करावं लागेल मग.
हो करा, करा चालू करा. हो.
तुझं झाला का मग वेट गेन?
चालू आहे, होईल.
चालू आहे का?
पण स्टॅमिना तरी वाढतोय, कॅपॅसिटी वाढतीय, छान वाटतंय.
बरं बरं.
हां.
हम्म.
वेट गेन होईल दमा दमानी.
हम्म, हम्म. ठेवू का मग?
हो चालेल.
हम्म.